हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो आवाज येतोय हो येतोय
कुठे येस तू? घरी काय करतेस?
काय नय ग बसली हो जेवण झालं.
म काय खाल्लस?
काय नाय ब भाजी पोळी
असंय का कुठ हाय ग तूझ्या पोराच त अपेंडिकचं ऑपरेशन झालं म्हणे ना हो अ कस काय झालं? बर बर
वबाई ते आता कोण कोण?
हा हा हा. तेच म्हटलं विचारून बघू काय झाललं काही नाही.
काय नाही सगं तुझ्याकडे.
हम.
हो हो.